हॅलो
हो
बोलाता
तेच आता अभ्यास झाला पाहिजे आपला
होय होय
आणि ते एसीसीचं पण आहे वाटत बहतेक हम्
अससल की
काय झालं
म मला ते मेसेज पडले मी शिराला फोन केला
हम
सिरामनला थां्सवररेला पण आलाय काय उच्चार आहे मग त्यािने त्याला कॉन्फरन्स वर घेतला
हम्म
त्याला पण आलाय
हम्म
म्हणलं आता तुला वे विचारा तुला व्यालाय का
होय आलाय मग मग अशीच बघितला मी
तुलाबे आय
हम्म
ब
आता अभ्यासाची तयारी करणे का
होय फ
मग मला काय म्हणायचं आहे एकाच पेपरमध्येध्ये दोन भाग असतात का एक भाग वेगळा एक भाग वेगळा असतो
नाही नाही एकाच पेपरमध्ये दोन भाग असतच
असंच असते ना म्हणजे शंभर मार्काचं हे आणि शंभर मार्काचं ते
होय होय
मला वाटतं काय हा वेगळा आणि तो वेगळा अस वाटत
नाही नाही नाही दोन एकाच वेळेला एकाच टायमाला असत
हम्म मग चालते ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे
ऑनलाइन एम सी क्यू
नाही नीट सारखा ऑफलाईन असला म्हणजे अवघड व्हायच नाही
नाही नाही ऑनलाईन असते सगळे पी सी एच घेते
त्यामुळे चालते म
ती
गेट सारखं काय?
हा गेट सारख गेट सारख.
हम हम हम.
मी आ मला एक कॉल गेमसारखं मी म्हटलं कुठला गेम खेळली.
ए नाही गेट सारखं म्हणलं.
परीक्षेचा.
गेट गेट.
गेट सारक
हा त्याच पण झाल्यावर आणि आता ते कुठला महिना आता चालूय जुलै सप्टेंबरपासून ते हेच आणि चालू होतील बघ आता एस एस सी चं.
हम वय.
त्याच पण त्याच काय ह्याच्यावरच असते जादा करून ऍपटीवरती.
कशावर?
ॲप्टिट्यूड.
व्हय व्हय.
ॲप्टिट्यूड रिझनिंग ह्याच्यावरतीच असते जादा करून.
होय होय त्याच्यावरच असते मॅक्सिमम.
मला तर काय समजणच झालय काय काय करायचं. ते तू विचारलंस एस क्यू एल चं त्याला?
विचारलाय विचारलाय.
काय म्हणला तोय.
तो म्हणला त्यावर अजून कुठला तर कोर्स हाय तो कराव लागतोय.
डेटा अनालिटीसचा.
नाय नाय काय तर नाव घेतलं आता आठवना तिला विचारतो आ.
पायथॉन लँग्वेज?
नाय नाय पायथन वर बेस्ट असते म्हणला ती एस क्यू अल
हा.
काय तर म्हणला एक्झॅक्टली आता आठवना मला पण.
डेटा अनालिटिक्स डे डेटा इंजिनियर कुठला एक्सेल ॲडव्हान्स एक्सेल
ह्या हे सगळं तो बोललाय माझ्या बरोबर.
हम्म स्कोप आहे काय विचार की बा
स्कोप हाय म्हणला.
हम.
खरच तुमचे ते सगळे सगळे कोर्स फक्त एस क्यू एल करून उपयोग नाही म्हणलं सगळे कोर्स झालेले असावे.
म्हणजे?
ते त्याने एक दोन तीन कोर्स सांगितला ग.
सी सी प्लस प्लस जावा पायथॉन.
त्या लँग्वेज झाल्या.
डेटा अनालिटिक्स डेटा अनालिटिक्स मध्ये फर्स्ट वन एक्सेल येते. एक्सेल नंतर एक्सेल नंतर एस क्यू एल येते. एस क्यू एल नंतर पायथॉन येतय आणि पायथॉन वरती अजून एक कुठलं तर अस ते काय नाव बरं तिचं. मी सांगतो तुला ते पाठवतो मला आपण त्या ऍक्च्युअल नाव आठवत
ह्या मग ती जरा अवघड आहे ना मला बी आठवना ती.
पि वरनाच हाय खर काय तर
पी का डी वरण आहे
हा पी का डी वरन आहे ते ते दोन्ही लागते पण बघायला पाहिजे जरा
हम्म
अस म्हणालीम त्याला क्लास विचारून घे की मग कुठलं कुठलं आहे ऑनलाईन आहेत का विचार की युट्यूब वर वगैरे
नाही क्लास नाही विचारलं सोड मी
विचारून घेते ला
विचारत विचारतं
त्यांना माहिती असते आणि विषय काय असतोय सांग. आयटीत जादा करून रेफरन्स ला इम्पॉर्टन्स असते.
होय होय.
रेफरन्स दिला की घेतात जरा बऱ्यापैकी. तुला पण तुला पण मला पण माझ्याकड पण कोण असली तर बरं पडते नी.
होय होय
आता हे तर किती आधीपासून आयटी म्हलं असणार की याच्या ओळखी
त जे ओळख आणि ना आत्ताच च जस्टच कंपनी स्विच केला ना
तरी पण बाहेर म्हणजे आधी काम केलेलं असते तिथं पण असते ना
तता असलगी
म तसं काय त्यांचं इथंच असं नसतंय त्यांनी जिथं जिथं काम केलंय तिथं तिथं सगळीकडे त्यांच रे आपणच ग्रा्य धरत्याच
ती तर धरायलाच लागते ना
मग मग ती माझी बहीण म मला पिडालती ती त्यासाठीच पिडालती की
ते तुम्ही त्यालासा अगोदर फोन केला असतं तर ते याच कंपनीत झालं असतंे
आ तिला आता मी ते परवा पाठवलेलं पाठवलोच की आहे आता तीन हजार भरून ती क्लास करायला पण नाही म्हणा द्या
त्या ज्या कंपनीत जी इंटर्नशिप चालू होती की नाही.
हा
त्याचां इंटरव्ह्यू तोच घेत होता
तेच म्हणा लागलेलं तुम्हाला मला परत सांगितलं की फोन वर असं असं आहे म्हण
म्हणला जरा असं लवकर फोन केला असत तर म्हणला काहीतरी केलं असतं
तिचं बीसीए होत खरं
राऊतं
बी सीए बी सीए
अससू दे की
हम्म आता ती एम सी ए कराय जाणार आहे पुण्याला
हम ह
तिकडच म आा होईल कि म त्यांचे तिथन कॉलेज मध प्लेसमेंट होईल की
ते अगं त्या ऍप वरन फोन केला दहा मिनटं बोलल्याशिवाय कट करून चालेल मी सहा मिनटं झाल्यात दोनच मिनट झाल्या सहा मिनिटं वर चार मिनिटं राहिलं हॅलो मम् ममी म्हणाले र चार्जर असा कर टी व्हीला पैसेे पाटू की तंवर
त्यांच्या फोन वनच करायचं ना सरळ
नाही ना ते माझ्या अकाउंटला एक
म्हणजे
म माझ्या मोबाईलला आहे ग ते ॲप टाटा प्लेचं त्या प वरूनच रिचार्ज करायला लागतोय ना आता होत नाही
आपलायलाय डश
ऐसा हेऊ टाटा स्क टाटा प्लेिक
आमच्यात पण रिचार्ज आमच्यात पण संपलं रिचार्ज खरं ते आम्ही वर्षाचाच मारतोय डायरेक्ट कारण ती परवडते
अरे ते आम्ही ब मारलेला वर्षाचा खरे त्या वर्षाची ऑफरही ना परत
ह्याला जाऊन विचारायचं ते रिचार्जवाले असतात बघ त्यांच्याकडे येथे
तेच की त्यांचा फोन येत तोय मला
आमच्यात येतोय मग ते डीश टी व्ही वाल्यांना तिथं जाऊन विचारलं की नाही त्यांनी मग सांगतात ना मग ते आम्हाला महिन्याला अडीचशेचा काही तीनशेचा पडतोय मग तो जर वर्षाचा मारला तर एकोणीसशे का अठराशे रुपयाला पडते बरं आहे ना ते
होय होय मी पण मारलेला आम्ही पण मारलेला एक वर्षाचा मध
हम्म
पण आता परत ती थांबीला आहे
हेच की ते बरं आहे
आणि आमचा टी व्ही बघते आमची मम्मी आणि मलणारारच
काय बघ त्या ते एवढं सिरियल काय?
होय
आमच्यात कोण टी व्हीच बघत नाही तरी पण रिचार्ज मारत म्हणजे असल्यावर बघ बघतात सोड काहीतरी बातम्या आपलं हे कुठला तर चांगला पिक्चर लागला तर सिरियल कुठल्या बघायच्या लायकीच्या नाही आहेत सध्या
आपुण कायच बघत नाही
कोण बघतच नाही मी तर कायच बघत नाही कवाहा तर पिक्चर बघत बसायचं
मला काय बघायचं असलं तर माझ्याकडे मोबाईल आहे लॅपटॉप आहे.
हम्म
त्याच्यावरच बघतो मी की काय खरं नव
होय ते थांब जर दोन मिनटं देतो तेच की मग आ मम्मीला बी आमच्या आता फोन पाहिजे झाला
कशाला?
काय करणार असं आनंद जेवणारय वाटतं त्याला बघायला पाहिजे हम्म
आई
तो मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही
चार चार मिनटं आहे आजून काय तर
चार नाही दहा मिनटं झाल्यावर ठेवला तर चालते
दहा मिनटं तेच की दहा मिनटं व्हायलाच
आठ मी झालं आठ नऊ मिनटे झालं
हा मग दोन मिनटं
नऊ पण झाली एक मिनिट आता फक्त असं आहे
हम्म
बाकी आणि काय विशेष मग?
बाकी काय नाही चालूय की काय ना काय तर
ते शिवम परत लेटर नाही गेलं त्या दिवशी कॉलेज मध्ये
हो मग त्याला जायलाच लागलं
मला फोन केलाता आणि तुमचं झालं काय काम मी म्हटलं तू येणार मग आम्ही काम करणार म्हटल्यावर तसंच म्हणत नशीब म्हणलं ती दोघं होती म्हणून तू येणार म्हणून तुझ्या जीवावर जर बस बसला असं तर म्हणलं इथं तिथं माझा ते चांगला त्यानी किस पाडला असता म्हटलं पाच वाजेपर्यंत बसवून
नाही नाही तिथे आपण गेलो परत उठून विचाराला म्हणून नाहीतर का नाही.
तो सराचं खर माझे तो सर डोक्यात गेलाय भिकार चोटच आहे जरा
त्या दुसऱ्या सराचा फोन लागला आणि त्याने उचलला म्हणून नाहीतर काय खरं नव्हतं
खरं त्याला सांगायला काय बिघडाल तर तो आपल्याला दोन वेळा विचारल्यावर काय म्हणला आपण खायला जायच्या आधी आणि त्या त्या आधी तुमचं काम त्यांच्याकडनंच होणार तुमचं काय? आणि नंतर त्याने विचारला बघ आणि कुणाचं काय काम हाय. आणि आपल्याकडे बघून काय म्हटलं तुमचं काय सरांनशिवाय होतच नाही
होय
असं म्हणलं तिनं दोन, तीन वेळा आणि नंतर मग त्या सरांनीच मॅडमला फोन के केल्यावर मग म्हणतोय की अ त्यांना काय जावा च म्हणून सांगितलेलो की म्हणून. किती मग किती खोटारडा असेल बघ?
म्हणतात अ.
आ?
दू तूंडी होत.
बघकी तर तिथे मॅडमच्या बाजून म्हणजे मॅडमच्या पुढे आम्हाला तोंडघशी पाडल्यासारखं केला.
आपलाच काम होत म्हणल्यावर काय बोलू शकत नाही.
आता बघू की आता काय ते फॉर्मलिटीन पटपट कामं करतात बघूच.
हम्म. काय लगेच होणार नाही सोडा, आपल्याला अनेक फेरी मारायलाच लागणार आहे.
नाही ऍडमिशन कॅन्सल होईल. फी फी च फिच नंतर येणार.
हे ह्याज्यासाठीच अनेक फेरी मारायला लागणार.
बघू की आता सप्टेंबर सप्टेंबर संपेपर्यंत वाट बघायची.
ऑक्टोबर ऑक्टोबर.
हम्म.
डिसेंबर मध्ये येणार म्हणली ना ती.
ती म्हणली, तस नाही म्हणली ती सप्टेंबर ला आमची ऍडमिश एकदम सगळी कन्फर्म संपत्या प्रोसेस. मग सप्टेंबर, ऑक्टोबरला मी रिफंड सुरू करतोय. मग म्हणजे आम्ही उगच मागं पुुढं होतय म्हणून डिसेंबरच सांग नाही तर उगच सगळीजण पाठ लागतात म्हणून. आणि कमी जणांनी जर कॅन्सल केल असली, तर एवढं कशाला लांबणीवर पडतय सोड.
होय.
जर कमी असली तर त्यांनी लगेच हे करणारच की.
सगळीच कॅन्सल करणार नाहीत ना?
एकांद, दुसरा असतय कोण तर?
होय होय.
बाकीच्यासनी खाज असते की करायची. अहं अहं. हुकी येत्या करत्यात.
तू हाईस की कॅनसल कराला?
अं नाही म मला काही झेपलं नस कारण ते जर अकाउंट आणि ते टॅली ऐकल्यावरच माझ्या डोक्याची चार केस उभारलेली गप बस. आपलं गणित कच्च हाय आधीच आपण मान्य केलय ते. होय तर.